काय विशाल भावा पाऊस हाय. की न्हाय?
अरे पाऊस जोरदार धरलाय.
हा काय दिस दिसतोय हा काय समोर वैभव
मग तेच की तुझा पण पावसाचा आवाज याय लागलाय. सगळा.
अरे हो तर किती पाऊस, मला आता आतमध्ये जायाय लागतय मला अस वाटतय आ
जा जा आज आत बस पावसाचा आवाज भरपूर यायलागलाय बाहेर
हा हा म आतमध्ये हाय हा काय आता
हा हा आत्ता जरा शांत झाला माझ्या इकडे पण भरपूर येत सरल हाय हॅलो
हा हा बोल ब कायणतो हा बोल आय आय बोलतोय मी तू बोल काय नाही आपला काय विषय होता त्या उद्या जायचं त्याचं काय सांग मला आं
ना तेेतात
हो प्रत्य हा प्रत्येकडे जायचंय ना हो शेतात जावया ना अरे पण ते म्हणतय आणि काय म्हणत त्यात गाडी एवढे सगळे जायचं कस.
हो प्रथमेश येणार आहे न्ह्यायला जेवढी जात तर तेवढीच जायच सगळ्यांना नाही येणार एकदा येणार तो एका वेळी तिघ तिघं घेऊन जाईल तो जास्तीत जास्त म्ह त्या गाडीवर चौघ आणि बाकीच्या गाड्यांंवर बघा मग आताय कोणी येणार
हो आपण, आपण किती आहे तुला माहित आहे का बघ बाने गाडी आहेै मी है चिरू आहेै. आणि तू आणि कोण म्हणत नाय
हे बघ हर्षा दे ना हर्षा
हा हर्ष एक घ येणार म विघ्न विघ्न येणार ते मग
मगता गाड्या नकोत काय एवढी स गे न्यायला लाग
आज बाकीचे गेले म्हणजे हे पण येणार ना आता काय माहीत आता तो आता पत्या कसं करणार आहे काय मा एवढं सगळ्यांनी त्याला चांगणार पण नाहीे ना जेवण करणार आहे
आधी त्याला ते पण सांगायचंय क किती जण येणार आहेत पिक्स
हा त्या त्याप्रमाणे त्याला त्या नियोजन करायला हवं ना
अ पण कायय आता आपण गाड्यात तेवढी जण तर जाऊ शकतोय
आता गाडीवरच राहतो चार प्रमाणे आठ जण जाऊ शकतो
हड जण जाऊ शकतोय प्रथमेश सोडून सात जण मग तेवढीच जाण जाण हा तेवढीच ज ना पण जाऊ शकता म तेवढंच सांगायला पाहिजे त्याला
मग तेवढे सात जण सात जण फिक्स करून घेतली पाहिजे हीच सात जण एवढी जाणार फक्त
हा
हा तस केलं पाहिजे तेेच हा आणि दूधपाबेश्वरला पण पाणी आलंय ते कधी करायचं मग
ते पुढच्या रविारीचा प्लॅन करूया कि शक्य शनिवारी प्लॅन करूया रविवारचा राहू ते
मग तो एक पट्टा देव काय रत्नागिरी किंवा ह्या साईडचा राजापूरचा असा म्हणतो. बनी
कुठला?
कशेळी पण आहे गावखळीण आहे हा बीचला पण हा
पण जायचं, जायचं उवघड आहे, जाणार गाडी
ग र आता गाडी माझ्याकड गाडी लागेल मला वाटत
तेच म्हणत तीन गाड्या जरी पाहिजे. म्हणजे ट्रिपल सीट गेलो तर मग नऊ जण जाऊ शकतो. एवढ्या आमच्या ट्रिपला चौघ एका गाडीवर अवघड नाही ना,
हो
ह
तेच हा कसं करायचं?
ते म लगग काय म्ह नत काय म्हणाला.
प पहिल्या आधी उद्याच फिक्स करूया.
हा.
हम्म जेवणात काय मेनू चार पायाचा कि दोन पायाचा.
दोन पाया दोन पायाचा.
दोन बजेट मध्ये.
हा चार पाय चार पायाला जास्त.
हा दोन पाहिजे चार हा तस तसं पण करूया ना हा. आपल्याला काय कसं म्ह चालेल.
वा!
काय भेटलं पाहिजे फक्त तेच भेटलं. आणि भात आणि भात ला. खवायचे सगळ्यांनी, त्याप्रमाणे काय ज्याप्रमाणे खाणार आहे त्याप्रमाणे काम करायचे सगळ्यांनी. हो आ रात्री त तरॉ. हो आपल्या कामावरती राह आपलं किती. हा किती पीस भेटणार ना कामामध्ये जाणार. मे सारखंच होणार आहे तुम्ही कसं आताय त्याच्यावर तुम्हाला पीस भेटणार.
होयय.
ते म्हच्या काम करणार. न्यायला आव आता उगा कोणतरी दुसरे येत फिरणारे.
बर. फिरणार कोण आहे आपल्यात हा नदी आहे जवळ. जावया म्हणलाय तो करून.
कोवायला पयाला वगैे जाग पावसाातून पवूया.
चालते की मज्जा येल ते पण भरपूर दिवस पोहलेला नाही.
होय तेच माझ्या माझ्याच करूया पूर्ण. ते म्हणतो मी आणि काय. आसामन कुठन विचार कानकलाु.
नाय.
असाइनमेंट कुठली कुठली झाली तुझी?
ती पिओसीच्या झाल्यात.
हां.
एच ए पीचे राहिल्या अजून.
एच ए पी, आणि बायोकेमच्या झाल्या का
बायोकेमच्या दोन झाल्या.
हा तेवढेच आहेत ना? मला नाही वाटत तो आता पुढे अजून देईल.
हा चांगली गोष्ट आहे.
हा ती चांगली गोष्टच आहे.
म
बोल आणि काय काम का, लिंक पाहिजे होती कुठल्या लिंकवर बघतो पिक्चर तू?
अ एक लिंक आहे एच डी हब. फॉर एच डी हब फॉर यू अशी लिंक आहे.
ओके क्रोम वर
हॅलो, आ हा. क्रोम किंवा गुगलवरती येते लिंक ती.
हा आणि स्पेशल त्याच्यासाठी ऍप कुठला आहे?
एप अ आपला फ्लिक्सफोक्स किंवा कॅसेल आहे.
हा कॅसल. पण कॅसेल वर काही वेला प्रीमियम दाखवतात ना, प्रीमियम
हा हा ते पहिला प्रीमियम दाखवतात. मग त लिंंकच बेस्ट आहे.
लिंक बेस्ट ना, ते डायरेक्ट डाउनलोड पण होतात का?
अ होतात की डाऊनलोड.
हा हा, मग चांगलंय मग. कारण कॅसेल ला कसं मी एकदा ते ट्राय केलं ते गॅलरीत सेव होत नाही.
हा नाही, गॅलरीत नाही त्या लिंकवरुन गॅलरीत होतो सेव्ह.
हा लिंकवरन गॅलरीत होतं ना मग ठीक आहे तस हा आता नवीन कुठला आले का पिक्चर
नवीन आलाय असं म्हणल तर कुठला तो मराठी, तो खशाबा जाधवांचा येणार आहे का आलाय?
खाशाबा त्यांचा, येणार आहे अजून.
यायच ना, ह ती तुंबाडची मंजुळा मी पण बघेला नाय काय अजून
अरे तो माझ्या मते आपण ना थिएटरला जाऊन बघूया, असले हॉरर पिक्चर ना थिएटरला भारी वाटतात.
चालतंय.
हा, कणकवलीला आपल्या इथ थिएटर वाटतं, मॅकॅ मॅ जातो माहितीये थिएटरला गुपचुप.
हा
ऑनलाईन मध्ये काय राहत ना थिएटरला?
हा तिकीट निघते की ऑनलाईन.
हा मग ठीक आहे ना, इकडनच काढून जायचं तिकडे जाऊन हाऊसफुल नको व्हायला. हा कुठला तर चांगला एक मस्तं हॉरर पिक्चर किंवा चांगला असा, फायटिंगचा पिक्चर बघायचा हा, आणि ते का ना आपण हाय कपलवाणी जायचं.
कपल हा तू बणारला घेऊन येणारस
माझा अजून कप्पल नाही म्हणत मला काय म्हणायचं आता
हो कडद राहल नाही रे कोल्हापुरात नाही कटकेठ येणार
नाय लांब पडतो ना तुला तिकडे कोल्हापूरला जाय लागेल वेगी नाही सारे का दोन दोन दिवसां सुट्टी काढून होर त्याच्यासाठीच आहेता ना तो
हा म्हणजे त्यासाठी तो आपण ज क लवकर तो लेट दुसऱ्या दिवशी त्यासाठी जा पूर्ण दिवस पेंड करायला
त्यावेळेत त्यावेळे तिकडे फिरत असायच्या दोन तीन तास स्नॅप नाही मी पकडले सेव्ह करून ठेवलेच माहाडे मी
हा प्रत प्रतञ नच
ह ह ह फला कुठे मी नाही मी नाही असं बोललो होता मला त्याला फोटो दाखवले मग मी
ह
हो फसला तथे फाल तर जिम विम ला जात नाहीस का तू बाकीचे पोर आपल्याकडचे जातात ना.
ह हा जातय मी ना मी ह बा हा ना आवड. काय जायचं त जे आणि दु त्याला त्यालाच पहि से द्यायचे.
होयय हे बरोबर दिसत हाय होय.
रनिंग करज.
अ त्यांना आपण ऐकून दाखवलं पाहिजे हे. त्याच्याच वस्तू त्याच्याच वस्तू उचलता आणि त्याला पैसे देत.
ऐकू ऐकूया आपण सगळं त्यांना.
त्याची रीलीलस पाठून पाठून एवढा रडवलाय ना मंथनला.
कधी?
अरे तू हा तू आलेला नव्हत ना हे जेव्हा सुरुवातीला जिम सुरु केले नाही ना.
हा.
तेव्हा ना आम्हाला अरे बानेला आणि मला कुठ तरी जिम जिमच्याच याच्या री ह. मग त्या सागरला त्या मंथन ला, त्या दीपक ला. प्रदीपला, तर सगळ्यांना आम्ही ते जिमच्या रूच पाठवायचोत. दमले नुसते त्यांची फीडच पूर्ण जिमची झाली म्हणजे रि स्क्रोल केली की जिमच यायचं.
ह चांगला चांगला.
रडत होताण तो मला अजिबात पाठवू नका म्हण तो. हम्म. चालतय चालतंय. बाकी कॉलेज काय म्हणतय तुझ?
का नाही हाय चालाय नाही निवांत.
हम् येतच नाहीये पोर.
येतात थोडीफार.
का रेग्युलर नसतात पोरं.?
नाय.
हा आणि ना हॉस्टेल.
काय ना हॉस्टेल पण ह निवता हॉस्टेलला पोर नाहीयच कोण.
हा तुे तुे रुममेट काय म्हणतायात. आहे की चांगले की राहत राहतात की नाही तुच्या चांगले.
हा मग.
हा अरे चिपशील काय आहे ना. दरारा आहे तुझा म्हणजे हम्म. बोल च का? करशील आता तु तर बाबा बिझी होशील ना लवकर.
होय.
हा हा चालेल चालेल. चल मग घरचे ठीक ना?
आहेत आहेत.
हम्म चालेल चल ठेव मग.
हा चालतंय.
हा ठेवतो ठेवतो.
हो.